मध्येच काय कट झाला काय.
हा तुझा आवाजच येत नव्हता ऑटोमॅटिक
नाय ना म चालू होता तुझा आवाज येत नव्हता मला.
हा
काय नाही मग आंघोळी केल्या दर्शनाला गेलो.
दर्शनाला.
थोडस, थोडस सुक्र पडून गेलं आम्ही मग दर्शन बी घेतलं नाहीं. आम्ही कळस दर्शन घेतलं मंदिराला फेरी मारून घेतली मग घरी निघून आलो.
अरे यार कोण म्हणजे तिकड मग पप्पांचं तुमचं झालं होत का का भैय्याचं.
भैय्या प्रियंका पुढ चालले गेले होते आम्ही मागे राऊून गेलो हो तो. अर्धा एक तास आमचा त्येच्यातच गेलाय तूझ्या पप्पाना म्हणलं चला आता पुढे बिडे असतील ते.
हां.
दोन वेळा सुक्र पडलं मग.
हा आणि पोरी, पोरी कोणाकडे होत्या. हम्म.
ती, ओवी सोडत नाही.
हा.
ह, सावी.
सावि प्रियांकाला पल हा
हा, तूच धर, तूच धर.
गर्दीमध्ये मग मी येवून जात
हम्म, भरपूर गर्दी हाय ग बाई, दिनडीणची लाट आली का त्याच्यात माणूस दिसत नाहीं.
हा, नंदू ताई पण गेलेली ना काल. काल निघाल्यां त्या सकाळी.
हम्म...
हां, हां त्यांच्या शेजार च्या सगळ्या.
हम्म, चांगलंय ना, बाया बाया जाऊन आल्या.
हां....
मुक्कामाला गेल्या का त्या.
हा, मला दोन तीन दिवस थांबणार आहेतं त्या तिथं.
हम्म.
काल तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तर पोचलेल्या नव्हत्या, म्हणे पाच साडेपाचला पोचुन जाऊं. पण मग त्या आठ वाजल्या म्हटल्या नाही पोचत म्हटल्या, कारण की गर्दी इतकी असतें. गाडीना निघायला जागा राहत नाही, काही नाही.
त्यातं मंदिर जास्त लांब आहे ना, आता उद्या... परवापासून रिक्षा बिक्षा सगळं बंद होऊन जाईल तिथं.
हां.
हा, एक रिक्षा मिळणार नाही. मत रावं, पत रावं, पाय पाय जां.
हम्म, हम्म. चांगलं आहे ना मग पाय पाय तेवढेच तुमच तेवढेच हे होतं मग
हम्म.
बाकी मग अजून काय खरेदी केली.
काय भी भेटत, टाळ नव्हती मला भजनाला, टाळ घेतली पाचशे रुपयांची.
हां.
ते पोती वाचाचं व्यासपीठ नव्हतं आमच्याकडे, आण्णांनी. दिलं ते ते तुटून गेलं.
हम्म...
हम्म, आम्हाला फुकटाच काय पुरत नाही. त्यांना नाही यें.
हां..
हम्म.. मग ते घेतलं तो अडीचशे रुपये म्हणे म्हटलं दे ब दोनशे रुपयाला नाही या करत करत घेतलं मग ते
ह माझ
ताळ यायला जास्त दुकानावर फिरला आम्ही हम्म हा मग परायण पुरायण चालू केलं का लागतना
हा तेच म्हणते ना, पप्पांना लागत नवरात्रमध्ये.
तेवढ्याासाठी घेऊ घेतलं वाढत, जाऊ द्या.
हां मग काय.
संसाराच्या वस्तू भरपूर होतात. देवासाठी भी काहीतरी देवाच्या वस्तू पाहिजे ना घरांत.
हां, तेच नां.
नां. मस्त मोठं भी आहे. मस्त उंच भी आहे थोडंसं.
हम्म त्या अण्णांचं छोटं होत ते वाकाव पण लागायच
आता मोठी पोती एकदम मस्त बसेल त्याच्यावर
हा हम अजून मग कळसाचे दर्शन करून निघून आले मग तुम्ही
प्रसाचं दर्शन केलं ते प्रसादाच्या लाडूला दोन जागेवर लाडू देता
हम
ते एका जाग्यावर बर गर्दी कमी होती तीथच घेऊन घेतली
हम्
वीस वीस रुपयाचे लाडू दहा दहा रुपयाचे राजा लाूनस हजार रपे देतात तिथं
हा
झाली पुढे बेट मग पुढे जाऊन थांडले होते
हा
श्प ना साईटला वळगणार सलार पुढ असतील ते नाही नाही इथे त्या्या म्हटलं ऐकतच नाही ते कोणाचं
आणि मोबाईल नव्हत का मग का रेंज
दोघं मोबाईल त्यांच्या जवळ नाही माझा प्रियंका जवळचाजवव्पनचा गाडीत होता
हम्म एक तुमच्या जवळ ठेवायला पाहिला होताना ना
पर्समध्येध्ये होता ती पर्स तिच्याकडे होती
हम्म
ह प झाारत दोघन जा थोडस आता यात्रा जाय त गर्दी दुन्या भरची
हा गर्दी राहते गर्दीमध्ये होत
मिनटा मिनटा ला आ लावून पिवायजे तुमचे नाटथ थांबले इथं या तुमचे नातेगं चांगलेथ यार म यांना म्हटलं नाही जर सापा भेट झाली ना इथं येईल म्हटलं मी फोन करायला लागल फोन नंबर देईल त्या बरोबर येथ येतील म्हटलं पोलीस चौकीला ते चपला विपला काढतो ना आपण तिथंच पोलीस चौकी आहे जवळ मंदिराच्या समोरच नामदेव महाराजांच्या पायरीजवळ
हा
का पायरीचं दर्शन बर्शन घेऊन घेतलं
ह
मला बाकीचं काय खर्ज केलं नाही आमही यावेळेस काय घेवान काय ठेवा
हा
बरम्याचा प्रसाद सुद्धा घेतला नाही आम्ही
हम्म नरम मुंदातगतच हो
हम्म नरम नाही,, ते बी घरात गरबडता,, खायरचं कोणाला य येळ नाही. जेव्हाला बसले तेवढंच खाल्लं जाते तेवढंच नंतर कोणी काही तोंडात टाकत नाही
आणि ते असे छोटे छोटे भेटतच नाही पुढे मोठे मोठेच राहतात
हा दहावीस रुपयाचे का एवढं काही मागणी राहते
पण म मोटे मोटे चं रातात ते,, आणी मोट्याच पुड्या राहतात अस,
हम्,, तर प्रसाद वाटायसाठीच राहतो,, म्हणून ते पुढे मोठेच राहत ना.
हम्म, आमच्या इंटरव्ह्यू करत होत्या. म्हणे त्यांची नेमकी तब्येत बिघडून गेली नाही,, त्या मनेऽ तब्येत चांगली जात म्ह,, जातोच म्हणे.
हा,, धंदुक घरशी सोबत होती ना.
हा, ते म त्याऽ नाही ग बाई, बी हे पाठणार आहेत का? पहिले बरं वाटत नाही मला, हम,, नाही ऽ
नाही बी पाय, पायला चालावं लागतं पणऽ
मगऽ नाही,, तर चालायला, त्या कडक य वरून. चालतात, त्या आमच्या नानां पळून नाही चाल,, आईन पळून चाललंऽ
हा,,
आमी मग,, तब्येत बरी नाईऽ
अून बरं नाई वाटतय का
मला आता कालऽ अ ते ब्लड चेट वगैरे आले,, काही नाही,, नॉर्मल झा आले सगळे रिपोर्ट,, सगळे चांगलय.
हां, बरंय
हा,, ते त्याना जेवणाच गऽ हा,, जेवण न वळेवर न करण्यामुळेच झालं,, कार नाऽ
हम्म, जेवण वेळे करून घेत जा म्हना.. घरी राहाताऽ आम्ही त बारा मी त पाय सव्वा अकरा वाजताच म्हटलं चला भुक लागली खा आता आपण आम्ही काय वाट पाहत नाय आता, चपाईती लावून
हो हा मग काय, तुम्ही पण घ्यायचं, तिचं काय नाय काय
हो आओ
आणि, पप्पा काय म्हणजे मग क्लास, शाळेत थांबतात म असं
हो नाय नाय स्वामी समर्था केंद्रात जाता तिल सोडून देता केंद्रात जाता, एक एखादी पेज स्वामी समर्था ची सेवा लिहून घेता
बर
तिथं सगळंचं पानं ठेवले राहता.
हा हा हा
हम्म मग ती पानं लिहून घेता एक किंवा, एकच लिलं जात म्हणे
हम्म, ह एक ते थोड्या वेळात
पेपर वाचायला, ओळीच्या शाळेत साईच्या शाळेत पेपर व्हता, दोन तीन प्रकारचे पेपर व्हता म ते पेपर वाचत बसतात,, हिजे शाळा सुटेपर्यंत.
हा
शाळा सुटली का घेऊन येता म तिला कायतरी पाच दहा रुपयाचा खाऊ केक त्या आशेनी, रोज जाते ती शाळेत
अ चांगलंय म
रोज शाळा लय आवडते पण तिला उलट आम्ही कंटाळा करतो पण, ती नही. तयारी करा. हम्म एके दिवशी अंघोळ केली नाही दहा वाजून गेले म्हटलं जाऊ दे काही घेऊ नको. काय जाऊ नको म्हटलं नही मला जायचंच ये म्हणली पटकन तोंड हात पाय धुतले कपडे बदलले तयारी केली अन् गेली.
हा हा
सकाळी बघ उठल्या उठल्या तिला खायला लागत बरं चहा दूध काही म्हण भाजी पोळी काही का असेना हॅलो
सोडणार नाही हॅलो हा ब्रश झाला खायला लागतं दूध बिस्किट आणि दुसरं काहीचं खात नाही ना दूध टोस्ट दयायला दूध पिते.
दूध नाही पाहिजेल.
नाही सर्वज्ञला तेच पाहिजे म
आज खाल्ल होत आज बाजारात म येेतानाच बारशीहून बाजार करून आणला.
हो.
बार्शीहून बाजार केला दोन महिन्यापासून किराणा नव्हता आमच्याकडे
सगळं शेंगदाणे चालू आणत होतो एक एक किलो एक एक किलो तीन किलो बरोबर लागून गेले मागे दोन किलो आणले परत एक किलो आणले. महिन्याचा तीन किलोचा त आकडाच ये आमचा.
म
महिन्याचे तीन किलो शेंगदाणे
हम्म
आम्हाला लागल तर
तुम्हाला लागेल म
कारण क केदा न घटबाजी कररा असय.
हां. जाऊदे दुसरं काय खातो मग आपण. लोक मटणं, बिटणं आणता खाता, आपण काय भाजीपोळीच खातो.
हम्म. तेच ना मग. म्हणजे वारी ह्यावर्षी, हा गेलेय. तुमची वारी ह्या गेलेस म
हम्म.
मागच्या वर्षी पप्पा गेलेते ना?
हां. मग तर जेवाय याचे पदोक गेले ते. या वर्षीची पप्पा म्हणे गर्दीत नाही भो म्हणे मा्याच्यान काही एवढं चालवलं जाणार नाही. त्याच्यापेक्षा आधीच जाऊ रविवार आहे, त्याला बि सुट्टी काढायचं काम राहणार नाही.
हा हां.
मागच्या वर्षी तर, त्यांचे बरेच हाल झाले ते. गाडी काढायला चांगली म्हणजे पंढरपूर सोडायला. पंढरपूर सोडून आणि चंद्रभगाचा पूल पार करायला.